हां बोलावलेले.
काय नाय बघ टी व्ही बघत बसले.
हं. जेवण वगैरे झालं?
बघ सगळं आत्ताच झालं सगळ्यांची तब्येत कशी आहे?
हाय. उगा ठीक हाय. आनी काय म्हनताय?
आनी काय नाय. चाललेय निवांत.
सु्ट्याच..
नाही अगं! जाणार ए. माझ्या हातातलं काम झालं ना, म म्हनल तुला एकदा कॉल करावा.
हो. हो.
हं. मावशी काय करालाच
आय बगा.
हाव. हम् आणि.. ओमकारच झालं पूर्ण? ओमकार? झालं का पूर्ण? म्हणजे बाहेर ते काही कापाला जात होत ते बर बर त्याला फोन त्याचं टास्क आलाय ना त्याला पण.
नाही नाही.
होय. माझा आवाज तुला माझा क्लिअर आवाज येतोय.
गोट माझा ये ना झाला. हॅलो.
येत की.
हा तुमचा याय लागललंय हो हो.
हम्म.
त्याला याल नाही हाफ फोन फ्रेंड चा.
मग तो आधीचा ट्रान्स्क्रिप्शनच करतोय का हो
हो हो
ट्रान्स्क्रिप्शनचं करायलाय मग त्याला ते टेस्ट पास झाला तो
हो झालाय वाटत मग आणि नंतर न हो झालाय आणि परत टास्क आल्यात त्याला
हा हा हा ह ह
काय तेनी काय म्हणतात
आहेत बरी आहेत झोपले मम्मी तर
हो
हम्म आणि हे स्नेहाचं कसं चाललंय ती आहे छान ती गेले माहेरी
हा
हा दोन दिवस झाल त्यामुळे इथं पण शांत सर्वांनी पण ते इकड सोडले त्या मूळ आणि जरा शांत आहे
मग काल कधी आलं तुम्ही एकडं
मी हे ब त्याच बसनं परत आली
हो
मी आता आय थिंक बारा वाजता काहीतरी पोहोचलेले आहे आकाश दादा नाही दादा आलेले
हा हा हा
थांबलेले मी जरा लवकर बरेच बळ म्हणून बोलवले म्हणजे त्याच बस मला परत येता आलं
हो हो हो हो
येऊन थांबलेले मग दिले सर्वज्ञाला आणि आले लगेच त्याच बसणे हम्म.
एकटेच आलेला?
होय. हेनी कामालाच की.
हा.
होय, हेनि कामाला गेलेले ग.
हा हा ह ह.
मग ऍक्टिव्हा घेऊन यायचं म्हटलं, तर नाही सर्वज्ञाला मदत झोप वगैरे आली तर.
होय.
म्हणून ते ऍक्टिवा घेऊन, हेनि म्हणत ऍक्टिवा घेऊन जा, म्हणल नको
तिला धरायला पण येत नाही झोपली कि म इकडं गाडी पण बघयला होत नाही.
हम आणि ती झोपत्याच जरा लांबचा प्रवास असला की नाही. बर्याचदा अस होतंय की जेवण तिला झोप येते.
मग झोपतय तेे असं मग धरून आणाय लागतय.
हा.
लहान मुलांना गाडीवर बसल्यानंतर गाडीमध्ये बसल्यांतर झोप येतच.
होय हो.
आम्ही पण लहानपणी किती झोपलोय गाडीत. बस असू दे जीप असू दे.
तर पण बस असू दे, होय झोप येतेच.
येत्याच अगं तिला सोडून येत ना मग मला पण बसमध्ये झ खूप लागल त. आणि सगळं कसं चालायच तू पुढं काय? पाऊस नाही इकड जरासं आभळाल आल्यासारखं होतंय आणि कडक ऊन पडतय, पाऊस काय नाहीय.
हम
हम्म हम्म हम् आणि हे तुझ्या हा हा आणि हे कॉलेज च्या मैत्रिणींच वगैरे काही संपर्क आहे की नाही ग?
होय, पहिलेच म्हणजे ती तकडेच आहेत. हॅलो. तिकडच आहेत म्हटलं.
हम् हम् हम्. आणि म पुढं काय करणार आहेस काय? हा...
हम्म.. कुठं काय ऑनलाईन का काय मग ऑफलाईन.
नाही नाही ऑलाच बघायचं.
कधी बघणार आहेस ग किती दिवस झालं, किती दिवस झालं मला सांगालेस मी करणार आहे करणार आहे मग खरं सुरुवात कधी होणार मग ती.
होय खोली जरा बदलायचे आता, ते पण बघ ते पण चालूय बघायचं. नाही चेंज करा म्हणून सांगितलं ते इकडून दुसऱ्यानी, कसं हे पगतला भाडं जास्त होत ना दादाला.
होय. होय. ते पण आहेस होय.
हम्.. त्यामुळं चेंज करा म्हंटले. पण म्हटले का आबा तेच बघायच च दुसरी कड
हम्. बरोबर!
आणि तू पण आता व्यवस्थित कंटिन्यू काम कर बघ.
हो. हो.. करा लागलं.
हम म्हणजे, त्याला मदत होईल ना ग जरा.
होय.
आणि हि सी हि रथ्वी कधी गेली?
तिला सोडून आलो कि, आज आठ दिवस झालं.
हम्. हम.. तो भगा तिकडे सारखे. हा हा हा.. आणि स्नेहा कधी येणार ये मग? हॅलो!
जनर जगाव तिच हॅलो!
हं हं आ हा हा..
व ती जरा पत् पत्त्या पाळायचे नऊ दिवस म ते पत्त्या पाळून झाले की मग येतो म्हणल्या.
हा जरा वातावरण पण बदललेल ना त्यांना पण. हम्म.. ह. ह.. जेवण वगैरे सगळी कामं झाली?
हो.. हो. झालंय सगळे.
हम्म.. माझा आवाज डब्बल वगैरे येतोय काय ग?
डबल नाही आहे कत्रालय म्हणजे थोडसा.
मग क्लिअर येतोय की नाही?
क्लियर नाही कटकटायला लागले असं. हा क्लियर येते. काय माहिती काय व्हाय लायले सला.
रेंज फुल आहे. व्यवथित टीव्ही वगैरे सगळं बंद केलेय.
किती मिनिटं झाली बघ.
थांब ह आता सहा मिनिटे झाले सात मिनिटे झालेत बघा.
एक मिनिट थांब ह.
हॅलो हॅलो ऐकू ययना ताई तुमचं. हॅलो.
हॅलो हॅलो.
नाही ऐकू येत मामी तुमच सात मिन
किती मिनिटं झालं म्हणालीस. सात मिनटं झालेत.
सात सात हा हा.
ग्रुप केवढे झालेत की ग फोनवर ट्रान्सक्रिप्शनचा फोन अ फ्रेंड चा व्हॅलिडेशनचा.
हो होय.
आणिल चा हा पहिलाच प्रोजेक्ट माझ्या मते असाय ज्यात त्यांनी एवढ्या लोकांना घ्यायलेत.
होय.
येथे जास्त लोकांना घेत नाही.
होय होय. तुम्ह ते लय जणांना घ्यायला. लेत. आमच्या कन्नड च्या हेज्यात. तर लई जणाला घेतलं
मग तुझं ते पण असेल ना चालू
कोणत? हो कन्नडच पण चालूय माझ हो हो हो हो चालूय.
आणि हे काम चांगलंय ना ग घर बस ल्या आणि सेफे आणि पैशाची पण हाम्मीये कि व्यवसाय आपल्या पेमेंट आपल्याला मिळेल. हम्म.
आता आम्ही केलच कि ते हेच वाणिच केलं होतं पहिला.
हो होय आणि हे काय सांगणार होते तुला मावशीना पण ते काम दे चिमु असला त मोबाईल एखादा.
बोला की.
मावशींना पण काम असलं?
हो हो. बघते, ते म्हणजे तिला पण हे करायचं ऍंड?
ते ट्रान्स्क्रिप्शनच ते जमू शकते बगं.
अच्छा.
बगं-बगं.
अ.
मी पण मम्मीला आता की नाही, ह्याच ट्रान्स्क्रिप्शनच, दिलंय तिला फोन अ. फ्रेंड अजून आला नाही. अ फोनो फ्रेंड, तिला अला की मंग. ती पण करेल तुला, पण मला नाही करु शकत आता फोन, कारण की माझा पण एटी मिनिट्स कपलिंट झालेत ना. त्यामुळ मला मम्मी करू शकत. नाही हे नी करू शकत, नाही कोणच नाही. अस.
नाही आहे तुमच फोन.
मग मला सांग, किती कॉल आहेत अजून राहिलेत तुझे मराठीचे?
अ आहेत अजून भरपूर आहे. आता म्हणजे काल दिदीला एक लावला, मी आणि परत आता चार झालेत बघा माझे. आता म्हणजे कालच चाले ते काल परवा दिवशी झाले.
बरं-बरं आणि हे आणि काय विचारायचं होत, किती मिनिटं झाली बगं, अन ते तू कॉल कट कर आणि तूच सबमिट कर.
हो-हो हाय, अजून एक मिनट हाय.
हां-हां
नऊ मिनट.
क्त दहा मिनिटं! पूर्ण बोला बोलेत त्यांनी. हुं मग मी, पण कशी आता, आता आवरणार आणि कामाला जाणार. अजून एक करतिस का? काय संध्याकाळी करणार मग.
संध्याकाळी करते. म्हणजे, मला वेळ म्हणजे, आता वेळ नसला तर राऊ दया. होय.
संध्याकाळी.
वेळ नसेल तर राहु दया, संध्या करते मि.
म्हणजे आता कसं. तीन वाजाला आले, मला आवरून निघायला पण पाहिजे ग.
हो-हो, झाले-झाले, मी कट कर मम्मी.
चालते चालते. हा चालते चालते. हा.